बोल हॅल काय नाही य तर चहा बनवणार ब
चहा बणार र
होम
मी पण काल जरा चहा बरोबर काय तर खायला सारखं पोरी माग त्यात म्हणून जरा कापण्या बनवलेलो आणि काय एका दिवसात संपवून ठेवल्या अगोत्या
खपण्या कसला तिकट
तिकट नाही गोड खारी हा ते ग गव्हाच्या पीठात आणि डाळीचे पीठ जरा मिक्स करायचं आणि गोळाचं पाणी घालून ते कापण्या करत नाहीत काय चपाती दातल्या लाट शंकरपाळी म्हण ताळायचं ते जरा खरं मोठ मोठं हा त्यास ह्याला करतात ब आता ते
ते वैरच बेंदराला करतात वतळायला बरोबर हाय आजी एकदा केलेली आठवतय काय?
होय होय. ते माझं पण नवीन लग्न झालंत तवा आजी करून आणली होती मला आठवत
होय होय आणि इथ पण हा तवाच केलेली.
हा अंता वास्के देदी हम्म मग तेथ खाण्यासाठी केलो काल काल काल दिवसभर तेच खाऊन संपवल्या ह काय काय तर खायला लागतोय अग अजिबात दम खात नाही कायतर खायला हाकाय कायतर खायला हाकाय अ खायला आहे काय मम्म काय खायलाय काय मम्बाे बारक तर मम्बा मबे करध
ह ह
आणि ते आयडे आयडे चोरली आईडे आईडे कायत खायला तेवढ सारखं पिडय लागल्या म्हणून उठल आणि ते करून तर द्या म्हणून तेवढंच जरा कनिक मिळून र खेलो ते जे तेच खाल्ल्या बघ ते जेव्हा संपलं संध्याकाळी तव्हाच गप् बसल्या बघ म्हणजे बात काये दोन दोन टेस्ट ला आम्ही खाल्लो असेल तेच नाई बाई वि चित्र लय हायत कोरी.
तसच लहान मुलांना खायला लागतय ग आणि पावसाळ्यात जरा जास्तच खायला लाग ते काय काय तर गरम गरम खाऊ वाटतंय आणि सारख भूक लागत्या थंडीच्या दिवसात आणि पावसाच्या दिवसात.
ती बारकी तर आमची लई विदरूपी हाय ती लई कारनाम करून बसतीया.
तेच की, भजी पाव हे पोहे ग रम.
परवा तर काय केली माहिते काय नाकात शेंगदाणच घालून घेतली.
अगो बाई! कसं काय?
कवा घेतल्या काय माहिती एक दिवशी क नाय तिला मी गूळ आणि शेंगदाना दिलेलो खायाला. आणि तिला पण दिलेलो आणि मोठ्या पोरगीला पण दिलेलो. आणि तिथ खाऊन बसल्यात वाट्या मोकळ्या होत्या. आणि असंच शनिवारी शाळेला गेलेली आणि एकदमच तिला सर्दी आली नाकात पाणी यायला लागलं मग आम्ही मग अस कस का हीला सर्दी आल्या म्हणून दाखवताना बघताना मग काय एवढ म्हणजे कस काय सर्दी त्याज्यामुळं एवंढं काय आम्ही लक्ष दिलो नाही ग सर्दी आल्या असल आता वातावरण चेंज झाले त्याच्यामुळ
हा.
त नाक पुसताना नाक पुसून घे ना म शनिवार झाला. रवि विवार झाला रविवारी संध्याकाळी पण कनय नाकातनं लय सर्दी असं पाणी आल दिवसभर पण सारखं पुस म्हणतानी पुसत नव्हती मी रुमाल दिलेला नॅपकिन छोटा मग त्याने पुस म्हण दिला कनी अस खालच्या खालनच पुसायची नाकाला हातच लावून घेई ना ती शनिवारपासन ते कवा शनिवारच्या आधी कवा घालून घेतलेली नाकात ते शेंगदान मग आणि त काय म्हणट हिज नाक काय ही सारखं दुकायला लागलंय म्हणा लागल मग लगीच जवळ घेतलं आणि नाक जरा जोरात पुसलो मी सर्दी तिची जोरात पुसल्यावर ते रात्री त्या दिवशी रात्री साडे दहा वाजलं होतं बघ रविवारी रात्री आणि लई ती नाक पुसल्यावर माझ दुकाय लागलंय म्हणली आणि आगो बाई म्हणलं मी एवढंच कस काय दुखलाई नाक हं म्हंटलं. आणि मग ह्यंना म्हटलं आओ हिज्या नाकात काय उठलयं काय बघूया थांबा म्हटलं फुटकोळ तेन माळीन एकादी उठल्या काय नाही तर सर्दी न काय सुजलय बिजलय का काय? मग टॉर्च लावून मी बघितलो. काय दिसलं नाय एवढं ते अगदी असं कडला बसलं होतं शेंगदाने रूतून बसल होतं. आणि जरां त्या दिवशी तिचें नाक पण जरा वरण सुजल्या वानी दिसालत ग. मंग आम्ही सुध लईच वाटत सर्दीन म्हणलो म आणि गप बसलो मीनं सर्दीन दुखत असल म्हणून ते पण निवांत खेळा लागली मग काय नाई नुसता नाकाला हात लावला कीचं रडायची बाकीची निवांत खेळत होती तिला त्रास काय नव्हता. आणि मग आणि नंतर हेच्यापशी गेली हेनी बघ्या पिलू तुझ्या नाकात काय झालेय काय दुखायला लागलय तुला बघूया हे म्हणून टॉर्चन हिनी बारीक जरा जरा नाक अस वर करून बघितलं ह्यांनी मिस्टरांनी मग त्यानी बघितल्यावर कनी मग अ जरासं कनी हे बघ फुटकोळी वानी दिसायला लागलं जरा अगं म्हटलं हिच्या नाकात काहीत फुरकुळी उठल्या वाटत आणि दिसाया लागलय बघ मग आणि मी जरा जवळ गेलो आणि जरा नाक असं जरा वर करून असं असं फुडणं शेंडा वर करून अस जरा आणि अ टॉर्च जवळ घेऊन असं बघतायन कनी असं वटाण्यावाणी दिसाय लागलं बाई काय ते वटाणा असं गोल दिसाय लागलं ते नाकात अव्वा म्हणलं हे काय वेगळ दिसाले प म्हणलं हे वटाणा हाय का काय कुणास ठाव असं गाठवणी दिसायलत ते मला म्हणजे काय कळायचं बंद काय कळणार साडे दहा पाउणे अकरा वाजलं होत त्या दिवशी रात्री आता म्हणलं काय विचारायचं मग सगळे बाहेर झोपली होती आई बाबा तेन मग त्यांना उठवलं आईन तेन आई म्हणल हिज्या नाकात कायतर दिसाय लागलयं म्हणलं काय करायचं आता? मग आणि ह्यनी म्हणलं अगं हे शे गदाना हाय शेंगदानाच दिसाय लागलयं शेंगदाच हाय म्हणाय लागल ह्यंनी म आणि आई म्हणाल्या हिकडच्या नाकात आहे हिकडच्या नाकात काय तर घाल झाला जरा असं उळवळल्या कर गुळगुळल्या वाणी म्हणजे शिंकतिया बघ तर तिला शिंक पण येईना. किती त्या साळूत्याच्या काडीनं रुमालाच्या असं कोपऱ्यानं टॉवेलच्या असं गुळू गुळू गुळू गुळ केलं त्याला शिंक पण येई ना.
हा.
मग त्यादिवशी अकरा वाजता मग बाहेर सगळ्यांना कळाल्यावर सगळी गोळा झालीत. अलीकडची पलीकडची गल्लीतली चांगल हं रडली नव्हती ती खर असच की आम्ही हे कर नाही पलीकडच्या काकु विचारल्या काय झालं? काय झालं? त्यानी विचारलं हो तिकडे पुनोवान त्यांनी जागे होतीत त्यांनी काय झालं म्हणून आलीत असं ते एकामेकाला सगळीच गोळा झालीत.
हा हं.
सगळी गोळा झाली आता काय करायचं काय करायचं तर कळण मग गावातल्या दोन डॉक्टरांना विचारलं असं असं दिसाय लागलंय आणि काय करायचं? म्हणताना मग त्यानी म्हणलं आमच्याकड त्याच ते इन्स्ट्रुमेंट्स नाहीये तुम्ही ब बघा. विचारा म्हणलं आण मग तसं मग फोन केल ह्यंनी मग काय करायचं? दुसऱ्या डॉक्टर त्यांनी पण नाही म्हणायं लागलीत मग जाऊन त्या दिवशी रात्री जावून मग मिरजेला काढून आणलं त्यांच तिज.
अग बाई.
असल आमच्याघरी हम्म. लय व्याप करत्यात बाई साधं करत नाहीत.
ही हे तर घातली होती शेंगदाणा माझी मैत्रिणी सांगायल ती तिज्या नंद्येची पोरगी म्हणजे त्यानी असं हे आहेत ग मु अ मुस्लिम आहेत मग त्यांनी ते बर ते हे घालतात का त्याला पिन लावतात ग एक ती टाचणी सारखी आणि वर असं गोल हे असत.
होय होय असते असते.
आणि त्यांनी कुठे तर बाहेर गेले वाटतं.
हा!
आणि ते त्यजी मम्मी येऊन काढून तिथे ठेवली वाटतं ती पिन. आणि पोरगी काय तर दोन तीन वर्षांची हाय वाटतं आणि तिजी छोटं बाळ पण होत. मग तिथे पिन घेऊन खेळायलती म्हण तर तिजी मम्मी बघितली म्हणली पण म्हणं ते घेऊ नकोस ठेव बाजूला म्हणली पण म्हणं आणि ते पोरग रडायलयं म्हणून हे केली पोरगं रडायलयं बार म्हणून त्याच्या पशी गेली वाटत मम्मी तर हिन ते तोंडात घातली म्हणं आणि गिळली म्हणं.
आग बाई मग?
ते टोचच हे असं कसं गिळली मग नंतर त्यांनी शोधायला लागलित म्हणं ते पिन कुठाय? पिन कुठाय? तर ते ते गळ्याकडे बोट करून दाखवली म्हण म त्यंनी म्हणलीत अगे बाई हे अ खाल्ल्या वाटतं लोकाची पोरगी आणि काय झालं तर काय करणार म्हणून. तिजे म मम्मी पप्पा लगेच घेऊन गेले वाटत दवाखान्यात ते डॉक्टर कायतर ते पडायचं औषध दिले वाटतं म ते पडलं.
होय काय होय बाई.
नसत तर मग ते ऑपरेशन करून किंवा ते हे करून काढायला लाग
होय वय मग, लई लहानपोर ल इदम होतत बा त्यांच्याकडे लई बारीक लक्ष द्यायला लागत. हम् लई. काय जर काय जर उद्योग करून ठेवतात मोठ्यासनी, हम्म! सांगता येत नाही त्यांचं आता असं शांत बसल्यात म्हणल्यावर काहीतरी कारभार करत असतात. म्ही शांत बसल्यात म्हणल्यावर ग काही जर खेळालागल्याला म्हणतयेतात कायर उद्योगच करत असतात.
करत असत्यात होय,
हम्!
काय लहान मुलं सगळेच तसे असतात.
होय तशीच असतात सगळी,
त्यांना काय कळत न
काय कळतेय सोड त्याला तर काय कळतय,
एस,
त्यामुळं हे आमचे पण काही दमवतातगस सगळे हाच घ्यायलाते त्यामुळे काय वाटत.
काय वाटत नाही एकट असलं की ते लय हाल होते.
एगंच मी काहीतरी करायला लागलो की, आई बाबा बघतात तिला बाहेर हॉलमध्ये खेळते नसतात नाही.
ते माझी एक मैत्रिण आहे, ती पण पोरगी आता वर्षाची आहे. घरात कोणे सासू साजे पण होतो. का आमला हीच असत ते पोरीवीकडे बघत, बघत काम करायचं मग तिला भास होते.
होय. काय ना म्हणजे वेगला हाल होतात.
बस.
हम्म! त्यामुळे फॅमिली असल्याला पण गरजेचं आहे, एकेक जण म्हणतेत आताच्या पोरी सासू नको सा दसरा नको हे नको ते नको. परत ते असलेलं एक वेगळंच असते एकट राहिल्यावर कळते हाल किती होतात ते? हम्म हा. मग चहा केलीस का नाही अजून काय अजून?
चहा झाला. ख खायले पण बन
अ्. च पियाता मग हम्म चहा बरोबर बिस्किट वगैरे. काय घेतस नाही.
घेतलेय की बिस्किट आहेत.
मी पण आज टोस्ट. वगैरे आणल होत ते जरा त्यामध जरा घेतलं.
हम्, हम्म, हम्म!
काही तर तसं असलं की जरा चार वाजता घेतो, तर नाही आणि थंडीच्या दुसर जरा गरम प्यायला मग बरे वाटते.
होय होय.
तर नाही एवढं उन्हाळ्यात लई त्रास झाला बाई चहाचा.
एसकी
हम्म!
हम् हम, आणि उद्या आहे कि,
हम्म एक सुट्टी लागे संपत्या हम्. चालते हम्.
चल असल्या की काय वाटत नाही.
होय घरात असल की दिवस जाते लगेच- आता आणि रुटीन चालू आहे आठवड्याभर. हम्म. चालते चालते, ठेऊ काय म? हा हा.